ॅ हा येतोय आवाज
लै दिवस झाले फोन नाही केला तुम्ही
अगं माला तब्येत बरी नाही पाय दुख रायला खूप
हा का काय झालं
पडली मी
कुठं पडल्या य कस काय गाडीन पडला काय
नाही ग बाई गाडीवरून नाही पडली पाय असंच मोचकलं माझा त्यािच्यातलं दुखू राहिलं माझ पाय
अरे दवा दावाखान्यात जाऊन या ना
हा जाऊन येते ना
कधी जाता
जाईल आता उद्या जाईल
उद्या जाऊन या
हम्म
काय मग तुमचे लेक जावई आले का
नाही ना बाई आता उद्या येतील ना पण शनी शनिवारी हा ल कि लोज्या हम
काय म्हणत अजून
काय नाही आता किती नऊ वाजली आता मग जेवायला माणसं येतील आमचे
हा हा मग अजून
काय स्वयंपाक केलंय शेवभाजी पोळ्या
शेवभजी बरं बाई तुमचं आम्हाला तर मेसतच जेवं लागत
लघवाय
मग आमच्याकडे कुठे जेवण बिवण साठ रुपये भरायचे नाही ऐंशी रुपये भरायचे दोन पोळ्या एक भाजीन पोळी
मग तुम्ही करून घ्यायचं ना हाताने खायचं ना कोण मना केलं
एवढं एवढं किराणा आण हे आण ते आण
हा ना बर आहे ना मेस चांगलं आहे ना भांडे घासायचं काम नाही
तुमच्यासारखी खाणवळतडी नाही आमची
बाई मग खानवळ आम्हालाच थापायचं ना आम्हाच खायचंय आम्हाला कोण आयट तर थोडी आणून देणार र
मग मग आम्हाला तर बाहेर खावा लागत तुम्हाला कोण आयत य तर आनऊनंदेणार आहे तुमच्याकडे किरान नाही आमच्याकडे कोठ किरान नाही बरं ना बाई तुम्हाला पण
किरान बार
हा ना भरू ना आता पुढच्या टाइमाला भरू चाल ठेऊ का मग
झालेकर
हा ठेवते ना आता बघते
एवढ्यात नै न होत
बघू ठेऊन
बगबई
हा हा
हा ठ
हा हा बाय